हॅलो कस काय झालंय का
अगं तच लवून पाहिला मग मी म्हटलं जाऊ द्या आता हिजरी कमी इथ असल पाहिलं मग गेला ते फिरत होता फिरत होता हंगेला
ह हम ह
हम् जेऊन झालतेच मग
हा जेवण ते झालं आ पण तेच पण लावलं होते लावून देत होते बस होते मोबाल काय थँक्यू
हा होता म्हणजे कॉल केला ते नंतर मोबाईल ब पाहताय दोघा
हा युट्यूब शार्ट सगळं हा
बरं
हा मग मी मलताईन सांगितलं होत ती म्हण मी स्टोरी पाटली राव म्हणतो मला कास का पा म्हण राहत चालू
जमता गाड्या म्हणतात
हम्म
ह
थोडा आवाज करमी येतो फघत
हा हा
हम्
पण मग ते किती असं कॉल झाल्याच्या नंतर असं काही दाखवतं खाली नंबर वगैरे
हा किती काल किती काल हव त चाललं ति दाखवताना
हो का
हा मग अकरा बारा मिनटं चालू द्यायचं तेव्हा सहाशे सातशे असं दाखवत हो ते
होव का आ स स यांनीनी केले तनमा त्यांच्या कॉलला झिरो झिरो दाखवलेलं आहे
अरे देवा
हा ना मग डबल करावा लागेल ना ते
नाही ते झिरो सबमिट होऊन जात माग तशच झाल एक पण
हो
झेरोच नाहीच मग काही
अरे देवा यांना मी तरी म्हटलं म मा मी कर
हां
माल म्हणे काई नई काई नई. लोकं येडेय का म्हटलं, मंग घर बसल्या पैसे द्यायला.
जवळ जवळ दहा बारा मिनट करन पडत ते.
हो ना नाही त्यांनी काय केलं बोललंच नाही. पाच
पाहते मी काडी घेते.
माय व.
हा. ती ना उभी राहिली न तीच तिचीच पडली म मी पाय नाही नाही साईला काडी घेते थांब थांब. सता येतय
हा मग आता
आग बघ भया च बी हय वाटतं न अ कार्य ॲप, आग रात्री काय करायचं त्यांच्या याच्यावर लावून द्यायचं, अन तुमचे तुमचे काम करत राहायचे.
आंग तसंच केलंत म त्यांनी मा त्यांनी पाच सहा मिनिटच होऊ दिले, मी तरी म्हणली बरं दहा दहा मिनिटं राहू द्या.
हाव बारा मिन चांगलं बारा मिनिटच नई अ चांगलं बारा बारा मिनिटं चालू द्यायचे, आपोआप फोन कट होतो बारा मिनिटं झाल्यावार.
हा ना त्या दिवशी मीन भाऊजी एक दीड तास घातला, त्यांनी फोन केलते मला त. हा ना. दर बोलतू तू बोलन
हम्म आवडी या आवडी या.
आगं ते बी मी का आज म्हटलं ब्लाऊज कटिंग करत होती.
हम्म.
हातातलीच वस्तू लागतीय.
हम्म ते तसच राहतं मगं.
हां ति ठेवून दिलं तिच लय चालूय दांडगा.
हां मगं.
काय करा मं आता?
इथे काय खरं राहत ते.
गाई गाई कर ते का? चल मंग गाई गाई कराला चल, काय नाई नाई.
नाई नाई नाई ह
एच्यात झोपती का? झोपते का ऐच्यात पाय तिकंड झोका लोटून देतीय आगूचर. हा.
हम्म ह.
आभळ येतय ग पण आमच्याकडं.
आमच्याकडं बी हैय आभाळ, पणं मगं पावसाचा काई अंदाज नाही आज.
हा पावसाचा काई अंदाज नाई.
हम्म घडीत ऊन येतं घडीत आभाळ येतं.
हां साई झोपु नको हां ट्यूशनला जायचंय.
माय व झोप तो काय दूपारा. हम्म.
नाही नाही काही नाही झोपायचं.
ट्युशन ला काय काय कोणते कोणते विषय शिकवणारये.
इंग्लिश, मॅथ
हा का दोनच लावले का? मराठी, हिंदी
ते मी करून घेईन.
हा
हा.
झोपतो काय तो दुपारी
अगं झोपला का काल उठ की लगेच जायचंच नाय म्हणत होता पहिलाच दिवस आता नाय जायचं आता नाय जायचं चार वाजून गेले म्हणे चार वाजून गेले. म्हणलं चाल
जवळ आहे का ट्यूशन
हा घरामागच हे ना
हम्म
लगे दिसत बय आमच्या किचन मध्ये बसेल बेस
हा का?
हा. नाही म्हणल्यावर कसयचं जमन घरी घेतला असंत पण ते घरी ऐकत नाही. जाऊ दे मग त्याच्यापेक्षा ते दिलेले बरं ते पैसे
स्वराज बी नाय ऐकत आता
हा नाहीच ऐकत तो ते ऐकत नाय म्हणून तर ट्युशन लावा लागतं.
हम्म
घरी आपण मग थोडंसं बी मग काय काय होऊनं जात अस थोडी लगी टाईमवर बसू चार वाजतात.
तेच ना
आत माय माग ही मैना बी ये ईला त काय हाव बई सकाळी खावूनपिऊन घेतलं दहा वाजताच माझं फोन घेत होती.
मंग तसच राहत ते लवकर जेवण केली लवकर झोपा वाटत
हा. झोपूनच द्यायना आणि काय नी माआ दिवस तर असा बोर चालला.
झोपू घाल ना तीला बळजबरी
आगोबाई झोपून राहिल तर झोक्याला ताईत होती ना
नायव
हो ना
एखादं गाणं म्हण काही
हा सकाळी सहा वाजता आंघोळ करेली तिने माआ बरोबर
मग कशी झोपेलच नाय का ग ती
तशी झोपली होती मंग साडेसातला झोपली तर साडेनऊलाचं उठली.
हा.
हा आणि तशी झोपेल नाई मंग
झोपणं ती आता
आता झोपण ना
हूं तिला अस चोपू घालायचं ती अच्युतम केशवम गाण्याची सवय लावायची मोबाईल वर लावं
गाणी कण चल पाळणा चालतो आमच्या इड
हा मग तेच
हम्म
हूं -
आज त्यां ते झोपेल काय
हा बसलेला पुढे फोन पाहत होत्या काही आतून झोपल्या असण
हा का बर आवाज पाहिला का आमचा
पाय ना पाय तिला झोपू घालून कॉल चालूच राहूदे कड झाला का वापिस लावून दे वाटलास
हा हा गरदो घ्याचे काय म तुम्ही
नाही मामा पण आहे ना मामा आत्ता पुढे स्वराजच्या पप्पा मी माग आहे
असं असं गरेच आहे काय
त्यांची नाईट ये ना चालू
बरं
हा आता रात्री जाते ना अकरा वाजता
हा का
हम्म
नाहीई त्यांना न झोपा बी होत नाही काही नाही
मग आत्ता उठले होते दीड वाजता उठले जेवण वगैरे केलं आता पुन्हा आतावल चो मज लगे संद्याकाळ उटते
चालन
हा कर मगज कॉल कट झाला डबल एकदा
हा म उला ऊचल जं का
हा मी उचलून घीन
अस असं
तू फक्त लावून ठेव लावून द्यायच आम्ही उचलून घ्यायच आणि तू तिला झोपू घाल तुम्ही आराम करा चालत
हा नाही आता मगकायच आराम मी आता कपडे लावते
अ त्याची ट्यूशनची तयारी करणार म्ह मला बी त्याच्या वायाचा कवर भाकी लावायचा
आम्ही काल लावले परवा लावले विचारू नको बाै तो पसारा
काल पुस्तकांच लावले वयांच्या बाकी आज लावणे वयांचे
नाही आम्ही परव पुस्तकांचे लावली रात्री नऊ वाजता आणल तिचं वेळ होऊन गेला
हम्म
मग काल लावली ना मग वयांचे एवढ्या वया दहावी लग्नस ना आपल्याला
ह बारावा दिल तडगे
ह ह ह तेच ना
हम्म कितीच बसलं ग याच बत्तीसशेत बसलं तरी दोन बुकणे आलेले
ह मग साईच कमी बसलं पुस्तक का रुून अठराशे रुपये झाले
टोटल नोटबुक पुस्तक सगळं धरून
सगळं क्राफ्ट पेपर तोकले आमकं काय ते चालू सगळंच कव्हर ते लावाज स्कर सहा पुस्तकं एक डझन हम साध्या वय आहे
नाही मग याचे पुस्तक जास्त आहे याचे आठ पुस्तकच आहे अजून दोनही या ते म्हणजे दहा पुस्तक, हे बारा वह्या हे, पण दोन आणले नही आठ पुस्तक. बारावा ह्या आणि कलरचा बॉक्स पेन्सिलचा बॉक्स आणि कव्हर एवढसच बत्तीसशे मध्ये बसत.
हो का!
हूं पुस्तक वेगवेगळ्या
इकडं म्हणजे असं लगी शाळेचं नाव सांगायचं अन कितविलाय लगे त्यांनी पॅकिंगच करून ठेवलेय.
अन हे बी तसच हे शाळेचं नाव सांगायचं ते सांगता ह्या ह्या दुकानावर जा म आपण जायचं म त्यांना सांगायचं फर्स्ट स्टँडर्ड ते लगे वह्या काढून दिन, पुस्तकं काढून दिन, न तसे पॅक पॅकच राहत्या समज ते, आणि कल कलरचा बॉक्स काढून देईल. अन लगी अ पेनसिल चा बॉक्स काढून दिन
ओपन होते यांचा चोवीसवा नंबर होता.
हा मंग गर्दी राहती ना
गर्दीच लई होती सकाळीस सहाचे गेलेले तर नऊ वाजताच आले ते आण माला म्हणे चाल मी म्हनल नको बाबा सयपाक पाणी कधी करू मी आण तसच झालं.
संध्याकाळी साला गेलते त नऊ ला लागल होता का?
हा!
हूं!
गर्दीच तशी ना
हो हित पण तसच सिस्टीम हे ड्रेस ला बी तेनी अड्रेस देता तिथं जायचं तिथून ड्रेस घेऊन यायचे
हा हा तसच तसच मग याचा एक तो याचा ड्रेस भेटलाच नही पिटीचा
हा स्पो स्पोट ट्रॅक सुट नसलं भेटले त्यांचे
पाणी, पाणी आण तीला त्या लक्षात व्हयं धरपरी चल
तर याच्या तीथले क्राफ्ट पेपर नहीये स्वरा फक्त वयान पुस्तक चय नही ते तर आणाव लागल, नंतर याच्यात नव्हते ते.
कसं काय का म इतक असं झालं
आ हो आहे बई अई आमच्या जे आता समोरचीच सिनियर के जी ला आता स्टेटबोर्ड सिल्याबस होता सायी चा तरी सीबीसी असन आणि सोमोरचं पोरग सीबीसी त ये न सिनियर के जी नां त त्यांच सुद्धा तीन हजारात बस सुरु रायले वया पुस्तक
बग बरं!
सीबीएससी चे मागे आणि मेन म्हणजे शाळेंचा वेगवेगळा सिल्याबस असतो ना म त्या हिशोबान पुस हा त्या हिशोबाने पुस्तकं असतात ते माग.
तसे राहतातच मंग.
म आता तो सिनियर केजी लाच आहे त त्याच सिन स्वराजच्या पुस्तकांन सारखं होऊ राहील, कहूंन फक्त स्वराज स्टेट बोर्ड ला आहे, न तो सीबीएसई ला हे. आण तो एक वर्षान लहान आणले तरी त्याचे पुस्तकं तीन हजारात चालले.
हाओ मागच्या वर्षी आम्ही काय केलं त? फी तीस हजार रुपये भरून देल होती पण सगळं त्यांच्याकडच हो
त्यांच्याकडं होत.
हा दफ्तर बी ड्रेस बी दोन ड्रेस पुस्त पण वह्या घ्यायला लावलं त्यांनी आम्हाला.
हा.
हा परी.